हॅलो.
हा आवाज येतोय का?
ताई आवाज येतोय की. बोला होय आवरलं मग आता तुमचं?
हम्म आवरलं आत्ताच.
हम्म हम्म हं हं. आत्ताच आज काय सुट्टी हाय शाळेला.
त्यामुळं काय जरा निवांतय जरा वेळा म्हंजे वेळानं दुपारचं जेवण केलं तरी पण चालतंय.
हम्म हम्म मग?
हम्म काय नाही निवांतचय मग.
हां हां हां हां आवरलं सगळं स्वयंपाक वगैरे आवरला?
होय स्वयंपाक वगैरे आवरला की आत्ता.
हां हां हां हां. हम्म तेच की रविवार आ असलं की जरा काय जरा निवांत असलं असत होय का सगळं आवरूनच. अजून स्वयंपाक
ह हा!
सुट्टी आहेत रविवार असल्यामुळे जरा निवांत केलं तरी पण चालतंय.
हा! मग पावसाचं सेलबिल वगैरे बघायला गेलता की नाही?
सेल आता नाही बघायला जायला. पण चालू आहेत की सध्या आता सेल चालू आहेत.
होय पावसाळ्यात सेल भरपूर चालू आहेत आता.
होय आणि प्रत्येक दुकानात म्हणजे रिल्स वगैरे पण दाखवाय लागलेत फोनवर.
होय होय साड्या वगैरे पण छान दाखवलेत.
होय जाऊन घ्यायला पाहिजेत पण काय आता सुट्टीच च बघाय पाहिजेत.
होय!
सुट्टी आहे त्या दिवशीच इतर दिवशी काय मग रोजच रुटीन चालू असतंय त्यामुळ होत नाही.
होय!
सुट्टी दिवशी बघायचं मग.
होय तुम्ही जाऊन आला?
नाही आमी पण गेलो नाही परवा एकदा गेलतो दुकानात. आता बाकीचं अजून जायचंय तर बघू या दोन दिवसात जायचं मग.
होय होय मुलांची वगैरे पण कपडे म्हणजे छान मिळतात. आणि आता बरोबर सेलमधेच ती बाहेर निघतात ना.
होय छान आहेत कपडे आता आम्ही बघून आलोय!
आणि रेट पण कमी असतोय वाटतं थोडा!
होय रेट कमी असतोय.
हा हा हा!
हम्म, नंतर दिवाळीत कपडे जरा महाग होतात नाय?
होय त्याच म्हणजे किंमती डबल डबल रेट
हम्म डबल टिबल त्यामुळे जास्त होतंय ते.
होय सणाची कपडे आताच घेऊन ठेवलेलं बरं हाय. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो आवाज येतोय काय? हॅलो!